हा,
आवाज येतोय का?
होय येते येते पाऊस पडाला का तुमच्या इथं.
होय. लई मोठा होय जोरात आला.
होय होय आमच्या इथं पण हाय बघा चालू असाच पाऊस येतोय जातोय.
खूपच मोठा आला आता.
पावसाला तर प्रमाणच नाही येतोय कधी पण जातोय कधी पण एकदमच जोरात येतोय.
आज तर उ चाळीस प्रमाण आहे चाळीस. टक्के ह्याच्यानं पाऊस पडणारा हाय.
पडून पण आत उकडतयच एक एकदा.
व्हय उकडतयच गरम हुतंय व्हय गरम हुतयचं.
होय गरम होतेय.
आमचं तर पत्र्याच आहे त्यामुळं लईच होतंय गरम.
होय. तरी तापमान असं म्हणतोय आपण उन्हाळ्याच तापमान तरी आहेच पावसाळ्याच तापमान पण आहे दोन्ही पण आहे.
आहेत.
जस उक आत उघडतय पण बाहेर गार पण वाढतय हो.
हम्म.
मग काय करताय घरात आगे आहेत का नाही सगळीजण. का सगळीजण कामाला जातात.
सगळी कामाला गेल्यात सध्या तर मी एकटीच आहे आता.
हो हम हम मग घरातले तेन सगळे बरे आहेत.
आहेत कि. हमम. तुम्ही काय करताय?
काय नाय मी पण बसले टास्क पूर्ण करत जोपर्यंत पुर्ण तोपर्यंत जिवात जिव पण येत नाही.
होय.
पुढचा टास्क पण मिळत नाही तोपर्यंत.
होय.
त्यामुळ जितक्या लवकर कम्प्लिट होईल तेवंढ कम्प्लिट कराय बघायचा.
ते
आता ह्याच्या पुढं ना आता हे ट्रान्सक्रिप्शन म्हणून आहे यो टास्क.
हा.
ह्यो रेकॉर्डिंगचा टास्क पुढचा आहे तो वॅलिडेशन म्हणजे काय आता हे जे बोललेलं आहे ना आपण म्हणजे आपल नसतय दुसऱ्यांचं असतं. आपलं आपल्यालाच येत.
हा हा.
हे जे बोललेलं आहे ना.
हा.
ते ऐकायचं आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतय जे बोललेलं असतय ते
हा.
त्याच्यामध्ये ते लिहिल जसं बोललेल तसं लिहिलेलं आहे का बघायचं. तर एखादं काहीतरी चुकीचं बोललेलं म्हणजे लिहिलेल असेल तर त्याला दुरुस्त करून ते पुढे सबमिट करायचं फार काय अस त्याच्यामध्ये काय करायचं नसत. टाईप करायचं टायपिंगला टाईप कसं आपलं टाई कीबोर्ड येत ना तसं कीबोर्ड येत त्याच्यावर क्लिक केल्यावर हम्म आणि एवढं फार पण काय दुरुस्तीच काय काम नसतं त्याला.
हा.
जसं बोललंय तसं लिहिलेलं असलं तर ठीकये पाठवायचं पुढ नसेल तर त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस असतात थोडेफार चेंजेस करायचे
हा.
मग पाठवायचं एखादा कान्ना मात्रा चुकीच असेल एवढच असतय फार मोठं काही नसंतय.
हा.
एखादा शब्द चुकीचा लिहिलेला असेल.
हा. मग हे रेकॉर्ड रेकॉर्ड्स कुठं मिळतय ह्या ॲपवरच?
हा ते हे पण जसं आता हे तुम्हाला आलय ना तस ते पण येईल. हा म्हणजे आता जोपर्यंत हा टास्क पुर्ण होत नाही तो पर्यंत तुम्हाला तो टास्क मिळणार नाय असं असतं. मधी हा टास्क पूर्ण करायचा हा टास्क पूर्ण झाल्यानंतर न त्याचा एक फॉर्म असतो तसा याचा फॉर्म भरलाय की नाही. त्याचा पण फॉर्म आहे तो फॉर्म मी तुम्हाला पाठवते तो पाठवल्यानंतर तो भरला की लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी तो काम मिळेल.
हा.
म्हणजे हे भर हे संपायच्या आधी मी तुम्हाला तो फॉर्म पाठवेल. तो भरला की लगेच मग हा संपला की दुसऱ्या दिवशी लगेच तो टास्क चालू होईल.
काय हमम.
तो टास्कं खूंप सोपा आहे त्यांच्यापेक्षा पणं खुंट सोपा म्हणते मी तरी आणि तो खूंप दिवसं असणारं आहे तुम्हांला हां तूं खूंप नाहीं नाहीं पणं ते तीन महिने तरी असेल तुम्हांला तो टास्कं
हां नुसतं ते सुंक असलं की बरोबर करायचं आणि आपणं पाठवांयचं
हां म्हणजे कांहीतरी आंता आई हां शब्दं आहे पणं आई ठिकाणीं नाहीं झांला असं तरं आहे ठिकाणीं नाहीं चुकीचं बरोबर ते करायचं व्यवस्थित टाईप करायचं आणि ते सबमिट करायंचा एखांद्या वेळेस भरंपूर पुूडं चुक्यां असतील एखादं चुकीचं नसतील एखादं फांर थोड्यां कमी चुकां असतील
हां हां
होईल तसं आपणं त्याप्रमाणें सबमिट करूंन टाकायचं ते व्यवस्थित करूंन
हां
त्यांच्या पणं दूसरे ते असतील मी तुम्हांला ते बघूंन सांगेलच त्यांवेळे तुम्हीं ते वर्क करूं शकता
म्हणंजे मी आंताच पहिल्यांदाच करते नां ह्यां
हो हो त्यांमुळेचं सांगितलं मी पणं तुम्हांला हो ते सोपं असतं कार्यावर कामं खूंप छान असतं
हां
समजेल असं असतं फांर अवघंड कांहीं नसतं जसं आंता हे आहे हे पणं तुम्हांला समजलंच नां कसं बोलायचं कायं बोलायचं हां त्यांप्रमाणेचं ते पणं असतें
हां
खूपचं पाऊस येते वाटतो तुमच्यां अजूंन पणं आवांज यांयला आहे
हो खूपचं पाऊस यांयला आहे
असचं मंग संध्या आंता शिक्षणं म्हंलं की लईच संध्या शिक्षणांवर पणं भरं लंय आहे शिक्षणं आणि हॉस्पिटल महांगाई
महागांई तरं खूपचं आहे
आंता प्रत्येक गोष्ट महागं आहे तरं पैशाला तरं किंमत
किंमतचं नाहीं राहिली पैशाला होयंच की
आणि आंधी बघं की आंधी दोन रुपयांला सुद्धां केवढी किंमत होती
होयं आंता पाचशे रुपये जरी घेऊंन गेलं नां बाहेर तरं त्यांतले एक पणं रुपया घरांला परंत येणारं नाहीं
जांगच्या जांगी पाचशेरुपये खर्च
घरचं होते होयं आणि कायं घेतलंय आपणं ते पणं कळतं नाहीं आपल्यांला
होयं होयं तसंच होते ती म्हणजे आंता आमच्यां घरांत नां म्हणजे ज्यां वेळेला मांझी डिलेवर्हरी होती
हां
तुमचां आवांज थोडां हे होतं म्हणजे डबल ऐकूं यांले मलां होयं मांझा आवांज मलां डबल ऐकूं येते मलां
आंता येते कां नीट
नाहीं नाहीं थोडां डबल येतं होतां आवांज येते व्यवस्थित येतं आवांज येतंय व्यवस्थित
हां
माझां आवांज डबल येते स्पीकर वगैरें ठेवलांय कां
नाहीं नाहीं ह्यांला दाखवलंच नाहीं स्पीकर
हा, तेच. मग जरा डब्बल ऐकू येत होत. त्यामुळ म्हणलं. अजून पुढच्या कॉलला ऐकू येणार नाही. आता रेंज मला, माझाच आवाज, डबल येतेय. कारण, रेंजमुळं होत असेल. पाऊस पण चालूय ना, बाहेर.
होय.
हा. म्हणजे आता, माझ्या डिलिव्हरीच्या वेळेला ना. पप्पांनी म्हणजे, माझी डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये झाली. तर पपानी कसं, पैसे असायला पाहिजे. म्हणून, पन्नास हजार रुपये असं ठेवलेले डिलिव्हरी साठी.
हा, हा, हा.
अन् ते एका महिन्याच्या आत. ते पन्नास हजार रुपये कसं खर्च झाले. कोणालाच कळाला नाही.
होय. तसच होतय.
ते पैशाला किंमतच राहिलेली नाही, आता. असं, बघता - बघता ते पन्नास हजार रुपये महिन्याच्या आत खर्च झाले. महिना पण नाही झाला अजून. आधीच्या काळात कसं मी ज्या वेळेला लहान होते. त्यावेेळेला, मला थोडंफार आठवणय. असं, फार का आठवण नाही. दोन रुपयाला भाजी येत होती.
हा.
आणि डाळी वगैरे, खूप स्वस्त होत्या. त्या वेळेला.
हां.
असं, दहा रुपये म्हणजे शं - शंभर रुपये असल्यासारखं होतं.
होय. आमचे पण पप्पा- मम्मी सांगतात. पहिलेच.
होय - होय.
पहिला तेनी, तेल मन रुपयचं आणत होते.
हा.
हा, दोन रुपयाचं. रुपयच. किटली भरून मिळायचं म्हण.
होय - होय.
आणि आता तेलाचा डबा, अडीच - हजार.
होय - होय. खूप महाग झालय आता. मी तेच म्हणते. आधीच्या काळातलं, आणि आधीच्या काळात दोन रुपयेला वाटाने, असं पिशवी पिशवी भरून येत होते. आता दोन रुपयाला वाटानेच येत नाही. खायाला म्हणलं ती वटाने असतात ना. हिरवी वटाने.
हा हिरवे वट वाटाने, पिवळे वाटाने.
हा. इतकी महागाई वाढल्या. पाच रुपयाला पण आता देत नाहीत.
देत नाहीत.
दिल्या शिवाय, पाच वाटणेच देत नाहीत ते. नाही म्हणतात. तुम्ही पाच रुपयाला केवढे द्यायचे, म्हणतात तेनी. आणि आधी हे खूप स्वस्त होतं.
हम्म.
अन् त्याला असं किंमत पण होती. आणि त्यावेळेला आणि माणूस खाऊन सुख कात होता त्यावेळला. आता सगळं डुप्लिकेट आहे तरी त्याला असं स्वस्त नाही. सगळं महागच आहे त्यावेळेला सगळं ओरिजनल होतं पण स्वस्त होतं.
होय.
आता सगळं डुप्लिकेट असून पण त्याला स्वस्त नाही ते महागच आहे.
आणि आता माणसं पण समाधानी नाहीत.
होय आधी पार्ले बिस्किटचा पुडा केवढा येत होता. दहा रुपययाला चांगला मोठ्याचा मोठा येत होता पाच रुपयाेला छोटा येत होता.
होय.
आता त दोन रुपयाचा बिस्कीट पुडा. त पाच रुपये एवढा झालाय दोन रुपयाला बिस्किट पडत नाहीये आता.
नाही आहे.
आधी दोन रुपयाला पण बिस्कुट पुडा येत होता पारले.
होय येत होत की.
आता तेवढाच पाच रुपयाेला येतोय आणि पाच रुपयाचा दहा रुपयाला येतोय तेवढा.
पहिला.
असं खूप चेंजेस झालेत ना आता अलीकडं.
होय.
आधी जेवढं स्वस्त होत आता तेवढेच महाग झालंय. गरिबांनी तर घर चालवणं म्हणजे फार महत हे झालंय. डाळी तर आता शंभर रुपयाच्या पुढेच किलो आहे.
होय.
घेणं म्हणजे चला गरिबांच्या घरात हे सगळं असणं म्हणजे फार असं. सोनं ठेवल्यासारखं झालंय.
हम्म. पाप ते मागून खात्यात त्यांच काय अवस्था होत असणार.
होय त्यांना तरी आपण आता महाग आहे म्हणून आपण देत''--''
देत पण नाही होय की.
नाही त्यांना कुठे द्यायचा असं म्हणतात एक एक जण.
हा,
गरिबांची तर फार अवस्था बेकार झालीये.
होय. त्यात अस. पाऊस परतो उन्हाळ्यात कसल ऊन होत त्याच्यान. पण माणसं मरालतीत.
होय होय. उन्हाळ जितक पाणी कमी पियायला तेवढं कमीच वाटत होत.
होय. आणि आत्ता पाऊस.
होय.
पंचगंगा नदी छोट फुललं आता पाणी घासा लागलेय.
मध्ये ते छोटं पूल पण भरलेलं ना मोठं पूल तेवढंच चालू होतं ना.
होय मधी भरलेलं ते चार दिवस पाऊस थांबलं म्हणून खाली गेलत आतानी भरलय.
हो आताच्या जगात जगणं म्हणजे. असं स्पर्धा झाल्या सगळ्यांसाठी.
होय.
कधी कधी कोण आजारी येऊन पडेल. कोणाला अटॅक येेऊन जागेला मरेल चांगला माणूस सुद्धा जागेला जातोय. मी तर असे भरपूर जण ऐकाय लागलोय. भरपूर ठिकाणी ऐकते मी तरी
होय. चालते. परत कॉल करतो.
हा हा चालते ठेवा.